हा येतंय काय माझं वाईज
होय होय येतोय आवाज माझा येतोय तुम्हाला ठीक आहे काय नाही का थोडीशी काम आवरली.
हम्म हम्म हम्म हो म तेच म्हंटलं काय आता आपला पावसाळा चालू होणार आहे ना आणि चालू झालायस तसा पण
होय होय आजस्. थोडस उघडले नाहीतर मग ऑरेंज झोन चालू होतं कोल्हापूर झाला बाकी ठिकाणी पडतोय काल झाला काय? हा होय बऱ्यापैकी झाला तरी म्हणायचं होय बरोबर आहे. संध्याकाळपासून नव्हता. दुपारी होता आज काय ऊन पडलं थोडसं.
हम्म हम्म हम् तर मग तेच म्हटलं आता आपण कसं. हे पाऊस लागला की काहीतरी खायचं किंवा आपल्या प्रमुख म्हणजे आपण काही चहा बनवतो ना.
होय होय चहा पाऊस सुरू झाला की इकडे चहा चालू होतोय सगळ्यांचा बरोबर आहे.
तेच की एक जे एक टाईम आपण पितोय तिथं आपण दोन टाईम व्होतोय ना.
होय होय पावसात तसचं होतंय थोडसं गरम गरम काय?
गार आहेत. त्याचे काही प्रमुख प्रकार आहे ते तुमच्याशी शेअर करायचं म्हंटलं. अ म्हणून तुम्हाला कॉल केलेला हो हो हो चहाचे प्रकार जे आहेत हम्म.
अरे बापरे मला हे माहितच नव्हतं मला फक्त आल्ल्याचा चहा वेलची पूड घालून चहा. येवढाच माहित आहे. आणि एक ब्लॅक टी आणि- दूध घालून असलेलं चहा. एवढंच माहित होतं. सांगा की खरंच- मला ऐकायला आवडेल.
हम्म- मग तेच म्हंटलं बघू, तुमच्याशी थोडं शेअर करीन चहाविषयी, तुम्ही ट्राय करा- काशीला म्हंटलं आत्ता पावसाळा आहे त्यामुळं- तर -आपला पहिला प्रमुख- प्रकार म्हणजे कोणता आहे? बघा की काळा चहा-
होय काळा चहा.
हा चहा- म्हणजे सर्वाधिक प्यायला आणि म्हणजे चांगला पण आहे आणि हा चहा मुळं कसला आपल्या- शरीराला ऊर्जा पण देतोय हा चहा. आणि हा चहा काय पण साधा सिम्पलच बनवतोय, हे तुम्हाला माहितीच आहे काळा चहा. या काळा चहा मुळं आपलं डोकेदुखी वगैरे- थांबता. होय, डोके दुखी म्हणजे- दुखत असल डोक तर आपण एक कप चहा काळ म्हणजे काळा चहा करा असं म्हणतो- म्हणतोय ना आपण? म काळा- पितोय आपण. आता दुसरा यातला प्रमुख प्रकार आहे बघा- तो म्हणजे कुठला हिरवा चहा.
हिरवा चहा? हा कसला असतो?
हिरवा चहा म्हणून असतोय, तो काय करतोय चहा? हम्मम.
हा- बरं-
हे, याच्या- मुळं आपल्याला काय होते?
बरं. हा म्हणजे ग्रीन टी म्हणालाय काय तुम्ही? हा हा ग्रीन टी. बरं. हॅलो. बर- हा हम्म हम्म हम्म. ओके. हां. हा. हा. हा. बर हा.